ह लागलात आहे नाझा को हॅलो. हं काय चालू आहे. हॅलो.
हा.
हा काय चालू आहे तुमचं? हो हो आमच शहापाणी झालं आता स्वयंपाकाची तयारी होती.
हॅलो.
तुमचं झालं चहा पाणी हा हा बोला ना तुमचं झालं चहा पाणी
बला आवाजच नाही हा झाला चहापाने तुमचा?
ह आमचा तुझा काउंट फोन लागून राहिलाय माझ्यावर तुमचा कोणे फोन लाव लागून राहिला माझ्या याच्यावर
काय माहिती आहेला. काय लागत नाही नाही सांगते ते
युजर बोर्ड नाही आहे असं सांगत होती मला आतापर्यंत मी लावून पाहिले दोन वेळ तर युजर बोर्ड नाही म्हणते बाई युजर बोर्ड नाही
तुम काल झाल्या तुम?
हा हा लागेल ना हो हो. बाकी कामा वगैरे झाले
हा काव झाले आता स्वयंपाकाची तया झा.
हो आता स्वयपाक वगैरे करावा लागे झाला का तुमची पिकनिक झाली हो आमचे का झाले ना पिकनिक वगैरे झाली तुमची गेल तर तुम्ही फिरायला हा हा मुलीची तब्येत काय म्हणते मुलाची तब्येत आहे चांगली. हा हा मुलाची तब्येत चांगली आहे का मग हा हा.
नाही मुलगा
मु मु एक नाही घ्या वातान बरं सूट झालं पोरीजे
हा.
मुलीले बर वातावरण सुट झालं. काल तर दिवसवर पाऊस होता चालू आपल्या इकडे हो का तसंच पाहिजे ना लेकरू तसंच पाहिजे बाई आमच्या आम्हाला तर एवढी परेशान होती आमच्या लेकरायची. कुठेच नाही जा लागे. आमचे लेकर लहान होते की नाही कोणाच्याच घरी नाही लग्नात नाही जावं लागे वेळेवर जात जाऊग, लग्न लावून चालली जा माझे स्वतः भाषेचे लग्न झाले दोन. दोनी भाषेची लग्न झाली आईच्या घरीली नाही मी, हे लेकर लहान होतं ह पहिन पाासून फिरत असा ना. तुम्ही त आमच्या घरचे जाऊच नव्हते देत, लग्नाला लग्न मला वेळेवर जावं लागत होतं आणि लग्न लागून घेरी घेऊन याव लागत होता संध्याकाळी लेकर.
हा हा नाही पहिलूून पास जर नाही येतलेकर होते मग. हे
नाही मग त्याला एक वेळ पहिल्या वेळ नेलं कि त्याला माझ्या आईच्या इथं. माझ्या काकाच्या मुलीच लग्न होतं माझ्या सरत बहीणचं ती त्याची तब्येत वेगळं होती मोठ्या मुला जवढी उलट्या झालत्या त्याला खूप उलट्या झालत त्या उन्हाड्याची गोष्ट होती ति ते तेव्हापासून वहिल्या वेळेस तेव्हापासून म्हणचा मान जाऊ सुद्धा दे लग्नात कोणा आहे तू जा दिवसभर, हा म्हण चाललीय असंच होतं आमच्या इथं. बिघडल्या किंवा अठरा दिवस आपल्याला त्यात घालून द्या लागतात. ह लेकर बीमार पडत ना आपलं मन लागत नाही ना कायच दवाखना दवाखाना करा ते, हा ते बता त्याचे लग्न त्याचे कार्य त्याले पाहूदे. नाहीत मग तू जायल करायला ठेव घरी दिवसभर थ पण चाललीय संध्याकाळी घरी. ते लेकायसाठी आम्हाला किती हे करां लागतात कष्ट घ्या लागतात. हा जकडे बीमार पडल तर रातातभर जागा लागत जाय आम्हाले. खूप म्हणजे लेकर वागवणं म्हणजे ल कठीण गोष्ट हाय. या जमान्यात आता आमची सासूबाई म्हणली आम्ही आठ आठ नऊ नऊ लेखर, ह आम्ही आठ आठ नऊ नऊ लेखकर वागवले म्हणतात कसे वागवले असतील तुमझ्यासारखे तुम्हाला एक पण दोनच नाही होत तुं तेच नाही होत तुमच्यानून.
ते लेकरडं ते लेकर शांत होते ते लेकर शांत आहे ना. हम.
अ ते लेकी कड चले. झाले ते आम्ही सांभाळ तुम्ही प त्याच्याला सांभाळ होत नाही. मारतात त्या लेक राहिले अशा बोलतात ते.
हा.
बाप्पा तसं काही म्हटलं ते ते म्हणत नाही आम्ही वागवलच त लेकर आमचे सगळची लेकर बड असत म्हणतात. तसे सग्याची लेखं बर्ड असतात म्हणतात तुझच्यासारखं बाबू बाबू नाही केलं म्हणतात आम्ही लेख करायले, आमच्या लेकररालाला बोलाचा टाईम नाही सापडे न वाग्याचा टाईम सा सापडे म्हंटल बाकीचे लेख असत ते सांभाळायले एक झाले की पहिलं लेखून बसते वागवत दु तुसर झालं कि तिसर लेकर बसते दोन लेकर वागवत त्याले. असं असंचशी म्हण म्हण तेई. जे कला मारलं की जीवारी ते त्या ते पण. एवढा लेखाला पाहिले ह रागवतात म्हणताात तुम्ही ले डैली मारता. असाय ते बाकी, आज ते पा
काहीच लागले अगोदरच तास म्हधलं आलं ते पहि अगोदर पहिलं चाल.
हा बघितले नाही काही बोल नाही का
नाही मी बोललीच नाही तुमच्यासोबत, बोलली ना,
नाही ऐक मग मी तुम्हाला एक दोन कॉल केलाय ना. हा एकच झालंय काय. हो ना मग आ तुम्ही तुमच्या, कंप्लेंट करून टाकजा ना आता चालू झालं हे तर. पुढच्या वेळीस कर जा एक दो क दोन तीन कॉल.
हा आता चालू झाला तर मग करून घे जा.
हा मी हे डबे करत असते ना याचे. हा मेसचे डबे चालू असतात त्याच्याकरता मग काही टाइमच नाही भेटत.
त टाईम नाही भेटत तसा आहे नाही मेसचे डबे. आपलं इथं जात काय दानापूर याच्यामध्ये सोनळ्यामध्ये
अकोट अकोट मध्ये
अकोटामध्ये अकोटमध्येे का तुम्ही.
आ हा इकडे ते काम चालू आहे मगता इकडेच मी हा अकोटमध्येध्ये असतो.
असं हम्म् बरं आहे मग शाळेच्या मुलाले. की कॉलेजचे मुल येत ती.
नाही हे.
मेसच्या डबा कोणाला देता कॉलेजच्या मुलाले? ह हा बरं आहे म
त्यासाठी
हो ना ऑफिस मधल्या लोक आहेत ना बरं आहे ना. त आपले जव दोन पैसा कमावणार ते त्यांच्या गरजा भागतात. हम् हम्म हम्म हम् बर बाय. हम् घरचे घरचे काम करतात म?
शिकू, घरचे हे फायनान्स मधलं काम करताना ते अन्नपूर्ण आहे.
अन्नपूर्णा फायनान्स मध्ये नाही. बर आहे. चांगलं आहे ना. आम्ही शेतातलं काम करतो. आम्ही आता इकडे खेड्या भागात राहतो ना. तिथं आकोट मध्ये तरी काही ना काही केल्या जाते हम्म.
हा
आम्ही शेतातलं काम करतो हम्म आमच्या घरच्या शेतातलंच करतात.
घरचं.
ह हो ना. आ
हो का.
हा हा काल पाऊस होता काल पावसाच्या नेट काही चालत नव्हतं आज काही पाऊस नाही काही मग आज तरी चांगलं चाललं पाहिजे. हम आज चाललं पाहिजे होतं चांगलं.
आज तरी नीट चालत आहे.
हो ना आज दुपारी दुपार पाासून नाही तीन वाजेपासून झालं हे चालू.
हा
किती
हो हो ना. अ, हा - हा हम्म आवाज येतेच ना खर खर आवाज येतेच. बरोबर ताक भरल्याच जात नाही.
हा
हो काही ना काही खरकाबाजे तेच क्लेअर येतच नाही आवाज.
हम्म हम् मग मुलीला शाळेत टाकलंच नाही लहानच आहे नाही.
य दोन वर्षाची ये ती
हम्म हम्म
लाहानच आहे. ह अच्छा!